हॅलो येतोय ना? बोल ना.
हम्म काय चालू आहेय?
काय नाही. बसले होते.
जेवण वगैरे झालं?
जेवण नाही झालं अजून.
का बर?
जेवण नाही झालं एवढ्या लवकर. दहा वाजले आत्ताशी आता करल.
ते नेटवरन करत्या म्हणून.
हम्म.
आमचे लवकर राहत्या.
हम्म हम्म. आमचे लेटच राहत.
हम्म हम्म हम्म. काय भाजी केली? मी भांडे घासु ऱ्हायले.
हम्म हम्.
काय भाजी केली म्हटलं?
भाजी काय केली ग? करायची अजून.
हहं. आम्ही कारल केलं.
हम्म.
कसल्या करून
करायची का? मग? माहिती सांग ना कायची तरी. म पर्यटन स्थळाची सांगतो का? काय? टॉपिक घ्यायचा काय नाही सांगतो का तू? तू रायगडला गेला होता आता. त्याची माहिती सांग चाल मग तर. हॅलो.
रायगडला गेला होता त्याची माहिती सांग नाही त म. हं एक काम कर नाहीतर. हं. तुला मी - त्यांन फोन करून घेतला देना. आं? हं. काम कर असत हा मग? मला नेलंतं तर माझ्यावरच
हम्. हॅलो. ठीक आहे.
हम्.
हो आली पाह्य.
ओ पाणी आण
हम्म.
हे आज लई लांब लाबं फिरला ना? तू का बरं नाही गेला रे,
त
त्याच्या बरोबर, काम. त्याला किती पैसे लागले, पण बाबा पण एकदाचं होत ना रे. माला येऊ दे मग, चालल चालल. को मारय जिल म ज
ब
आणि
आणि थोडडी तयार करतोत
ते नाही शरनेच गेले
हा पण मंग,
हॅलो! हॅलो. नाही कॉल चालू करून दिला न कुठें गेली काय माहिती? काय चालू य हम्म, एखाद शब्दातं बोल म्हण तिकडू म्हणजे मग कॉल रि होणार नाही ना ताई? हॅलो! आगं एखांदा शब्द बोल, मंग मी तुला माहिती सांगते काहीतरी.
काशाची?
काशाची, मम्मी हां. हा कशची तरी माहिती सांग का एकदा रेसिपी सांग. हां ते कुरडायची सांग चिकट कुरडायचे कशा बनवायचं मंग पुस्तक ठेव. आगं, कुरडयेत हरभऱ्याची डाळ, ते टाकायचं. हा,
माल घाल. आ तिखटकुरड यांची रेसिपी सांग ना कशी कर्या कशी नाही.
ज्वारी घेईची शेरभर, त्याच्यात डाळ घ्यायची आच्चर अर्धा शेर परत तांदूळ टाकायचे.
हम्.
परत परत येणारचं.
पडला ला आणून देतो. हो पस जा मी कधी पाहिल्या गेल्या.
तू बोलत राय, बोल तू.
मी पाहिलंच नाही ना.
रेसिपी सांग ना तू ज्वारी दळून आणायची.
क
सांग दाजी आव ते दळून आणली का? तेअ हे करायचं शिजून मंग करायचं तेच कुरडया.
त्याला म्हणावं
लसूण. जिरे टाकायचे. बारीक करून.
अजून म्हणजे ते असं म्हणजे ठोसार दळायचं का चिकन दाळायचं
ठोसर ठोसर दळायचं थोडं
हा का
मग त्याचे करायच्या कशा करायला दोन क्षणाला पाणी अ एक
सात आठ लिटर पाणी ठेवायच आठ दहा लिटर
दोन शेराला का हम् हम् हम्
बनवायचे तर
अह
घास घेऊन बनवायच्या मग
हो हो हो.
काय करू राहिली.
काय नाही आता भांडे घासू राहिले.
लाडू?
ती गेली माळ्यात गेली.
म्हणजे.
गरकेल्या गेली.
हो रस्तेला घावन.
रस्तेला नई मल्यात गेली घारकेला. मळ्यात गेली गार के्याला
हा हा कोणा बरोबर.
तिचे आजोबा घेऊन गेले.
हा हा आजोबांनी नेलं का. हम्म
पेपर टाकायचा आहे ना राहील त्या सऱ्यांना पेपर टाकायचाय. हम् म्हणजे एकच सरीला राहिल वाट तर या अगल वाधल्या ना मग त्याला पेपर टाकायचाय मग ते गेले तिकड घेऊन.
हम्म हम्म तांबट लावयला.
हम्म अ
तांबते लावायला.
हो ना टमाटे लावायचे आहे ना
हम्म हम् आम्हाला ढरीचीन कारायचन टांबाटेयची
हा आ का
हा
हम्म कशा कशाचे करणारे आज
काकड्यांची टामट्याची
नाही नाही पण मग औषध काय काय घेणार आहे असं.
आजजेलोराची आणि आर्बर्ट सोलोल्युशनची करणार आहे फुटव्यासाठी.
हा का, मॅडम तुम्ही का- कधी जाणार आहे मग तुमच्या घरी?
आम्ही आज जाणार आहे आमच्या घरी.
हा लय दिवस झाले ना तुम्हाला येऊन मग, निघून जायचं तुमच्या माणसाची काही काळजी आहे का नाही तुम्हाला?
आहे ना जाऊ ना आज आता.
एवढा दिवस थांबायला तुम्हाला पटायला पाहिजे ना.
ते म्हणतेय मग त्या आठ दिवस नाही झाले ते डबा मजा आहे बो म्हणते म काल फोन केला सकाळी मला म ते उठली झाली का झोप म्हटलं नाही. बर का, ए म्हटलं झाली म्हणलं म्ह ते फ्रेश वगैरे झाली का म्हटलं नाही अजून म्हटलं अजून गोधडीतच आहे म्हटलं, फक्त उठले म्हटलं. मत मजा बो कोणाचीतरी लय मजा आहे. हम्म! तस काय
करू द्या म्हणा मग आता काय करणारे आई बापाच्या घरी गेल्या मजाच करतो म्हणे.
हम्म आता आठ दिवस नाही झाले तर लगेच
काय
म्हटल मग
का आठ दिवस नाही झाले?
जवळ राहण्याचा हा फायदा लय भारी होतोय पण
आह
जवळ राहण्याचा हा फायदा लय भारी होतोय. पण कधी या आणि कधी जा.
हा.
हम! नाही दहा पंधरा मिनिटं लागतील कावी यायल इकडं काहीचतच नाही सोयस झालं लांबे मग सोनी चल लांबे माझे एकदम जवळ आहे. जी लाख -लाखमापूर पर्यंत जाते तर वीड पोहोचत असन आहे ना म काय चार किलोमीटर चार र ये
सगळ्यात लाब मीच आहे.
हम्म.
सगळ्यात लांब मी आहे, माझ जवळ जवळ पन्नास किलोमीटर येत आहे.
कल्याणी पेक्षा फास्ट तुम्ही येत्र कल्याणी लांब आहे.
पण ना मोठ्या गाडीमध्ये नाही टाईम लागत यायला मला
कुड?
इकडं इतकत येते मी.
हा हा. मग जोरा चालत ना गाडीपेक्षा ह हम्म. तसं अ गाडीवरती टाइम लागतो ना
हम्म.
गाडीवर ट्टॅाकतो त्यात रस्ते चांगले झाले आता.
आता रस्ते चांगले झाले ना ग.
हम्म.
रस्त्याची कामं झाली त्याच्यामुळे गाड्या फास्ट चालात त्या ना.
हम्म.
हम् कामजून स्लो असले का मग लखी नाही हे म्हणजे आता नसायचे काम जर चांगले नसले तर मग गाड्या लवकर चालत ना
हा तेच ना हम्म
आता ते सगळे रस्ते असे उदगळून ठेवते.
आ
सगळे रस्त्याचे काम चालू आहे आता इकड इकडं सगळे रस्त्याचे म्हणजे सगळे असं बेले जवळ जवळ वर्ष झालं तसे उतरेल त्याची काम चालू आता.
हम्म
हम्म.
बर चाल तू करते ट पण
काय?
परत करती.
ला का.
हा झालाय पाय.
मथम थोड घ आता.
बंद करणा लगेच. अ.